हॅलो हॅलो बोल की
काय करतेस?
काय नाही ब स्वैपाक घातला आता जरा शिपूची भाजी करायची म्हणालोय मस्त पैकी
नाही नियोजन
होय अगं लई कंटाळा आलंय ते पनीर तेन हे खाऊन खाऊन कवा एकदा भाजी आणि भाकरी खाईन झालंय मला. वाटालालय अस खरच की कवा मला भाजी मला भाजी आधीच आवड त्यागली
होय भाजी भाकरी जेवढी टेस्टी लागते तेवढं नाही कायं सोड
चांगलावा तस बघ की सहजच बाजारात गेलो फिरत फिरत म्हणलं आता काय तर माळवं घ्याय परवा घेतलो नाही ते ना शुक्रवारी आणले नव्हत तर मला आणि पहिला मी तर. शेपूची भाजी ताजी ताजी छान दिसली एकदम ताजी अशी लुसलुशीत होती बघ.
हा हह
तर म्हणलं घ्यायच आणि करायचंच भाजी भाकरी आधीच तोंडाला चव सुटलेली त्यात काय म्ह ते दोन दिवस कस ट्रिपला गेल्यामुळ होय लस सूण कांदा पण घालतोया.
दोन्ही पण घालतेस?
व्हय. कांदा लसूण दोन्ही पण घालते मिरची तेन
मी फक्त लसूण घालतोय अग लसूण डाळ आणि शेंगदाण्याच कूट
हम्म हा तसं पण होतय पण सोड कसं पण कांदा पण घालतोय सोड जरा हम्म भात पण घालते सोड मी भात घालत नाही सोड कधी मग ते सगळंच हे होतंय भेसळ होत ते म्हणून भात काय घालत नाही सोड
हा
मग ते शेंगदाण्याचं कूट ते खिचखिच खिचखिच काला होतोय ग सगळाच कोण घालते डाळ शेंग बास होतय तेवढंच होय लईच होतय, तेवढंच घालायचं आणि करून खायचं. हम्म, खर आवडत्या मला लय भाजी. अं
आता आमचं प्लॅनिंग दिवशी दिवशी करायला लागलोय दिवश्या
म्हणजे ग
दिवशी म्हणजे आपलं तांदळाचं पीठ असं तय का नाही ते उकडून घ्यायचं आपल्यात मोदकाला विक उकडतय वात पण
हा हा
त्या काहीप उकडून घ्यायचं आणि मीठ थोड्या पावकळत प मठा आणि तेल घालून उकळी काढून पीठ घालून उकळून घ्याय ते बाजूला घे गार झाल्यांतर हातान मळाय त्या आणि मळत मळतच का नाही आपलाचा अं अंगठ्या अंगठा आणि आपली ही बोट आहेत का नाही यांच्यामध्येच गोल दिसूपर्यंत असं गोल करायचं ग त्याज्यामध्ये अशी जागा ठेवायची आणि अस गोल करायचं मोदका सारखंच पण मोदक्याच्या मध ते आत असं रिकामं ठेवायचं खुलं.
हा हो हो.
मोदक आपण बंद करतोय का नाही
होय हा
त्यो बंद नाही करायचा हे ओपनच ठेवायचं अस आणि त्यामध्ये अ हे घालायचं आपलं चाळणी ठेवायच आणि उकडून घ्यायचं आणि उकडून घेतल्यानंतर का नई अ भुरजी मन किंवा हची भाज जी ग आपली नारळाची क नारळ खिसून जरी मिक्सरल थोडाम जरीक किरसन त्याची भाजी तरी पण ते छान लागतय अगं
व्हय?
हा मस्त आणि एकदा करून बघ नाश श्त्याला वगैरे मस स्त आणि संध्याकाळच आम्ही जेवणाला केल होत, आता आही त म्हणजे जेवायला एक हेनी बाहेर गेलेत. मी म्हटल निवांत आपल्यापुरती काहीतरी करता येईल, आणि ते आंबोळ्या, आंबोळ्या पण खाऊन कंटाळा ये सारख्या आंबोळ्याच होत्यात आ
होय ते पण आहेच. किती खायच ते सारखं मसाल्याचं पण नको वाटतंय ग त्यात आंबोळ्या केले की चटणी ते सगळं ते मसाल्या जळजळतय लई पित्ताचा त्रास होतोय बाई मला
त्याच्यापेक्षा हे आपलं कस आणि पोट पण लागतं ग, मस्त लागते छान आंबे शहारी
भारी आणि नवीन काय तरी? पदार्थ होते
हा नाही हे पण परत अनेक आहे पदार्थ सां सांचं म्हणून आहे सांच म्हण असं काय म्हणजे आमच्या इकडे त्याला सांच म्हणतायात
हां
आ ते पण कणी काय करायचं त्याला पिट जरा आंबोवाय लागतय खरं काय करायचं त्याला पीठ आंबवायचं जर ते तांदूळ भिजत घालायचे आपण घालतोय तसं इडली-इडली, डोशला घालतोय ब आपण तसं भिजत घालाय चा आणि सकाळच उ कायच आणि आपली एकांदरी प्लेट वगैरे अस. तेच की घरातली छोट्या-छोट्या
हा
त्यात पील्टीत घाणी देउन मीठ घालून कणी शिजवू उकडून घ्यायचं नुसता
हा
तर ह्याच च सांगड्या करतय बघ चाल पापड्याचा
हा हा हा समजलं
ठेऊन ताट असं
हा-हा समजलं हा
हा आणि उकडून घेतल्यानंतर मग हे करायचं आ आपल्या फ्लावरची किंवा बटाट्याची भाजी म्हण
हा
सोबत खायचं
आता कायतरी शिकले असणार.
वेगवेगळे अग हे हे रोजच खाऊन-खाऊन पण कंटाळ तस म्हणतेस ना भाजी-भाकरी म्हण पण हे के काहीतरी झटपट होणार पण आणि वेगळ पण अस इडली म्हण, डोसा म्हण हे खाऊन पण कंटाळा येते की ग
होय ते पण आहे सोड काय
बेळगाव साइडला लई बनतेय अग म्हणजे आपल्या इकडं तिरुपती साईडला वगैरे
मी पण आज पुनमच्या सासूून, संतु अण्णा हाईत कने संतु भाऊ? तिज्या सासू ला बोलवली ती पुनमच्या काल चहा प्यायला, म तिनं पण साडी एक दिली आणि तांदूळ दिल्या गं वासाच मग या भात करून. गावाकडचं खायला भारी लागतय कायतर.
होय किती हाऊस वाटते. मला तर शेतातला वासाच तांदूळ लय आवडत म्हणजे हे आपलं आणून वेगळं शेतातलं. आणि त्येतलं खाऊन बघयात. दिल्या पाप बिचारीन माप र दिल्या सोड कांडून आनाय नाय म्हणली नाही तर दिलं असतं जास्त.
हा! कशाला गं बाई, तेवढं दिलश माप झालं.
होय म सुषमला एक मा
हा हा हा चांगली गोष्ट हाय की.
होय. पाप ते संतु भाऊ पण भारीच स्वभावाला होय बघ की नाइ पूनमच्या इकडची माणसं खरचं भारी आहेत हा आपल्या इकडच्या पेक्षा.
प्रेमळ आहेत अगं तिक
आपण म्हणतोय म्हणजे म्हणत होतो पूनमला दो डोंगरात दिलय, डोंगरात दिलं य खरं उलट तीच भारी हाय, लकी हाय पुनण म्हणलीस तर हम् खरंच की हा लय भारी मिळाल तिला माणसं रिकामा ऑडिओ होय होय. भारी वाटलं ते मला पण म्हणालती, तर नको बाई म्हणलं अबक आलूय कशासाठी तेन आप पण मग सुषमाला तेवढं जरा दुखाट्याची दे म्हणलं तिला साधी बाधी दिलीस तर मला काय नको बाई म्हणलं साडी बिडी कायमचं झाड नाही लावलंय मी म्हणलं एवढं केलीस माझ्यासाठी बास बाई म्हणलं तर नाही ग पहिल्यांदा कधीच व तिला आली नव्हतीस म्हणालती! नको बाई म्हणाला मला एवढं केली सा माझा आनंद मावना म्हणलं मला वर माहेरच्या वर झालंय ह खर की असल आहेत ते ते ते मम्मीला साडी आणली होती ग त्यातली घेऊन जा म्हणाल ती चार नको बाई म्हणलं पाप होय पाप मामींनी पैसे एवढं हे केलं सांडगं, पापड आणि त्यातलं घेऊन येऊ होय मी नको बाई म्हणलं.
घीऊ दे मामीला तिला मम्मीला पण द्यायला काही येत नाही.
हम्म म्हणलीस यात एवढं झालं
वारं बघ केवढं सुट लय इकडं
बग की आवाज यालालाय कुठं तर फिराय गेल्यालाच आवाज यालालाय.
बघ की केवढं वारं अगं फार वारं वहालंय बाहेर आलतो ग जराशी हे टाकायला कच चरा टाक
हा हा आता मुलांची शाळा कधी चालूय
आता पंधरा सोळा जून नंतरच केलं काय कोण म्हणतय शाळा लवकर चालू होणार नाही काय काय चालू कधी कधी होतात.
का ग काय माहीत नाही मला काय
न होणार आहेत म्हणायला लागले तर काय नक्की माहित नाही
हं हं
जरास म्हणा लागले तरी कि जरा लेटनं शाळा चालू होणार हाय म्हणून
मे महिन्यात एक वेळ चालते लेटनं पण जून महिन्यात पावसाळ्यात चालतेय की लवकर घेतलं तर उगच तेनी लांबनीवर टाकलं.
हा अवघड आहे आता एवढे दीड दिवस आहे मग नंतर लास्टला लाटला पोर्शन वडायला लावतंय सगळं.
वाढायला होतय हा मग उगच उन्हाळ्यात ताणवत बसते पोरास नि पुढं असं कर टाक ते पण सांगतीस मम
हम काय नाही बग अजून हायत हायत काय म्हणते पावसात
हम पाऊस नाही इकडं गं. अजून तर पडाय नाही बाई कवा आता पडल मधी तेवढं झालता. नाही आता काल मला रा - - होतो त्यावेळेस वाटलतं जरा पडल खरा नाही वाटला का पडला नाही. काल छान आम्ही येता ना गाडीतन गाण्याच्या भेंड्या खेळत आलो. पाक त्या राधानगरीत न इथपर्यंत मस्तच खरं गाण्याच्या भेंड्या खेळत आलो होय. भारी वाटली घर. मी हर्षदा एक एका साईड ला होतो आणि माझी पोर माझ्या साईड ला हुतीत. पुनीची पोर पूनिच्या साईडला. संग्रा सुशमाचा एक माझ्या तीकडं एक होत.
सुषमान दोन्हीसनी पण आणलेली होय?
होय. दोन्ही पण न्हिलती तिनं ती दोघासनी फिरायला हुतंनंय म्हणून दोन्हीसनी घेऊन आलति तिला संग्रामला कुठे घेऊन जायला गावत नाही. ते घरात घरातचं असतयं.
हं हं.
म्हणुन घितली ती दोनीसनी घे बाई म्हणलं. मी बी घेणार नव्हतो दर्शनला खरं त्या आ तरव लागला. काय बाई मित्र येणार हाईत म्हणल्या वर. घरबीर झाडून. ठेवला या. तुमल्य मित्राच काय लग्न करायचं लग्न करायचं व्हय तिथं एवढं झाडून बिडून सगळं घर ठेवलाइस. चकपक पुनी म्हणते अग कशाला? इकडचं तिकड हात लावत नाही म्हणतीया आणि मित्र येणार हाय म्हटल्यावर सगळं झाडुन काढलाय खालचं पूर्ण. घर स्वच्छ केेलायं. म भारी आता झालं अं हं हं हं हं
काय फायदा झाला यातन?
घर झाडून तरी निघलं.
कधी नाही ते लेकतरी कामाला आला काम काय केला.
केली सगळं वाटतं आणि हिनं सगळं खालचं पुसून बिसुन काढला. पुणमलाबि कस कामातन वेळ नाही. स्वच्छ करायला देन.
नाही होय ते निमता आणि कस? काय? काय? म्हण नेमता निमतानाच होत्या अगं काम.
होयस तेन काय सांगते
जा होत नाही आज
होय तेच की
ते सासू बीसु होती सोडू बरोबर व्यवस्थित होती या टाइम
हं चांगली बोलली चालली ना
बोलली ते आम्ही तिला चान्सच दिला नाही कसला काय काय का काय करूच दिलं नाही मी सुषमान मी गॅसच सोडला नाही सगळं जेवण पुणीला म्हण माझे मी करतो गेलं शि कनिक मळली जरा चपात्या केल्या चुलीवर सगळ्या द दुसर्याशी भांडीबिंडी खास ते आम्ही दोघींनी पुचीला म्हटलं करू नकोब बस त्याचा फरशा तेवढ्या पुसून घेतली झोपताना ना मी आणि सुषमान भांडी घासली मग दुसऱ्या दिवशी मग सगळं मी म्हणलं पुणीला तु वरच व चकर माझं मी सगळं जेवण आवरत मी जेवण आवरल सगळं कामगारांचं दोनच होत हा जरा शिल्लक होत जरा आवरलं थोडे नाष्टा केलू सगळ्यासनी मग पुनम आणि सुषमा धुण धून टाकल्या आणि आवरल आणि मग गेलो
आलेय की
ते तिला पण एक लोड ते गेल्या जरा करू लागले की माणसाला बर वाटत
बर बी वाटतय आणि आवरत पण फास्ट ग दुसरं काम करायला आणि आपण जायला रिकाम लवकर बाहेर
कुणाकडे बघणार? कुणाला चहा देणार का? कुणाला काय करणार? काय नाष्टा देणार? जेवण करणार. असं पण होते काय सांगतेस? होय हम हम्म होय ते पण आहे सोड सगळंच झालं तिला पण कुठे जाया मिळत नाही गं तिला आता मी एक लांब नई तिज्यापासन काय न्हवच
जवळचं झाला होय
हम्म जवळच झालय तेन त्यात कस तीजी मम्मी इकडं याय तुम्ही बघत नई कडव मम्मीच्यात असलं क नाही हि तिला सगळं आणाय जायचं सोडाय जायचं
हम्म.
जरा मनान आलं की बरं पडतंय. हां लाव लाव चालतंय, ठेवू काय?